हॅलो.
हा.
हा बोला की हा बोला की.
हा ते तुम्हाला तुमच्या मुलांचे सगळे डोस झालेत का याबद्दल जरा माहिती विचारायची होती.
हां.
म्हणजे आता तुमच्या मुले आता तुमची मुलगी दोन वर्षांची आहे ना?
होय होय मुलगी मुलगी चार वर्षाची आहे.
चार वर्षांचे आहे ना हा म तीजे आपल्याकडे कसे आहे जन्माला नंतर बी सी जी
हां.
त्यानंतर अ ए प फर्स्ट पेंटा नंतर दुसरा पेंटा, तिसरा पेंटा असं हे प्रतेक महिन्यात अंतराने, दीड महिना, अडीच महिना आणि साडेतीन महिना याप्रमाणे घेतलं जातं आणि त्यानंतर नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर एक गोवरचा डोस असतो तो झालाय काय?
झा सगळे झालेत मुलगीचा झालेत मुलग्याचा आता नऊ महिने पूर्ण झाल्यावर ते पण झाले.
झालेले आहेत हा म्हणजे हा मागच्या महिन्यात आ ता त्याला दहा महि दहावा महिना लागला होता त्यावेळी त्याचा पण डोस झालेला आहे. याप्रमाणे कनी आता त्याला दीड वर्ष दीड वर्षाच्या अंतराने कस असते. म्हणजे? सोळा महिने ते दोन वर्षाच्या या गॅप मध्ये त्याचा दीड वर्षाचा डोस द्यायचा. म्हणजे त्याचे. अ त्यानंतर आता पाचवं वर्ष पूर्ण झाल्यानंतर सहाव्या वर्षात त्याचा डोस येतोय.
हा हा चालेल की देऊया ना आपण आपल्या इथच देऊया डोस.
ह आणि कसं असतय डोसचे जरा चांगले फायदे असतात डोस घेतल्यामुळे कस बाळाला एक दोन दिवस ताप वगैरे येतोय परंतु, तो ताप कसा असतोय त्यामुळ त्या डोसचा चांगला परिणाम झा झालाय हे आपल्याला त्यावरून समजून येत. तसच क नाई या डोस मधे जे पण व्हॅक्सिन वगैरे वापरलेले असतात. त्यामुळे बाळांची रोग प्र्रतिकारक शक्ती वाढते. त्याचप्रमाणे त्यांना, वेगवेगळ्या आजारांपासून संरक्षण करते.
हां
ह आणि डोस दिल्यानंतर पण आम्ही एक विशेष काळजी घ्या घ्यायला. सांगितली जाते ती कोणती कि हा बाळाची डाव्या म डाव्या मांडीमध्ये. साध्या पाण्याच्या पट्ट्या ठेवायच्या का यामुळे कसं होतय. ते औषध घट्ट असते आणि साध्या पाण्याची पट्टी ठेवल्यामुळे कणइ ते विरगळून तेच बाळाला हात पाय हलवण्यासाठी व्यवस्थित सपोर्ट मिळतोय. त्यामुळं कनी हा हा आपण पण त्याची काळजी घ्यायला पाहिजे आणि कसं डोस दिल्यानंतर आम्ही दिलेली गोळी जर घाल घालणार असाल तर तुम्ही तुमच्या. जे तापाच औषध असतय ते दोन्ही एकत्र घालू शकता. त नाही हा नाही फक्त आम्ही दिलेलंच अ. हेच म्हणजे आमच्याकडून दिलेलीच हाय हा एकत्रित घालू शकताय म्हणजे तुम्ही समजू शकताय. की कस दोन्ही औषध एकत्र असल्यामुळे डबल डोस होऊन काय पण परिणाम होऊ शकतो. ह्म आणखी तुम्हाला व तुमच्या बाळाला हे नऊ दहाव्या महिन्याचा डोस चा का काही जास्त ताप वगैरे येत नाही आणि त्रास होत नसतोय. तुमच्या बाळाला काही त्रास झाला का?
होय होय त्रास झालता त्याला थोडी ताप आलती. आणि त्याच पाय दुखत होतो ते पाया हातच लावू देत नव्हतो पायाला तो.
म्हणजे तितका थोडासा होतोय नॉर्मली पण जास्तीत जास्त तर कोणाला इतका त्रास होत नसतोय.
ला होत नाही खर त्याला
मग तेच तुम्ही गावाकड असल्यामुळे हे कन्फर्म करण्यासाठी मी कॉल केलता की तुमच दहाव्या महिन्याच पण डोस झालाय ना ज्यावेळी आपल्या हित लसीकरण हुतय मी.. त्या वेळी पण तुमच्या घरी कॉल केलेला कन्फर्म करण्यासाठी त्यावेळी तुमचा फोन बंद लागत होता.
होय माझा फोन बंद हुता मिस्टर यांच्या फोन वर केलता की तुम्ही मग मी केला सांगितल की त्यांना. असं असं घेतलाय म्हणून सांगा मग त्यांनी सांगितलं असल की तुम्हाला कन्फर्म केल अस.
हा हा त्यांनी कन्फर्म केल्यानंतर सांगितलं तरी पण आम्ही कसं लसीकरण जवळ आल्यानंतर मागचे डोस सगळ्यांचे क्लिअर झाल्यात का हे विचारण्या
होय होय ब ना नाही बरोबर आहे तुमचा.
हम्म ते पण आमची पण जबाबदारी राहते ना.
होय होय बरोबर आहे की चाल हम्म परवा आपला पोलिओ हि झाला की त्यामध्ये आलतो की मी. त्या दिवशी, हा.
पोलिओ आपलं कसं असतय माहितय आहे का अ हे म म्हणजे म्हणजे कुठे बाहे पैसे देऊन पण विकत घेता येत नाही असा डोस आहे तो. त्यामुळ ज्या भूत वर बोलवले त्या ठिकाणी जाऊन पोलिओची लस ही पाजायचीच आणि ते आपल्या मुलांनसाठी चांगलं आहे हो आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी. हम किती वेळा तर सांगितलेलं असते दो बुध जिंदगी के याचा अर्थ तोच आहे की त्यामुळं बाळाच आरोग्य चांगलं राहत.
होय होय नाही बरोबर आहे तुमच त्यामुळं प पुढ जाऊण बाळाला त्याचा काही त्रास होत नाही ना नाही दिल्यामुळ त्याचा त्रास होतो, हम्.
ता पूर्णपणे आपल्याकडून पोलिओ म्हणजे नष्ट झालेलंय, मग आणखी बऱ्याच वर्षांनी अंतर ठेवून आता परत आणि मोहीम चालवली.
होय होय, हा.
तसं पण जे काही सरकारी योजना किंवा सरकारकडून जे पण औषध वगैरे जे पण मिळतात, डोस वगैरे मिळतात, हे आपल्या मुलांच्या भवितव्या सा तर ते चांगलीच असतात अन त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असतात सवरक्षणासाठी हम् त्यामुळं लहान मुलांचे डोस वेळेवर पूर्ण करून घ्याय चे आणि आपल्या शेजार च्या लहान बाळांना वगैरे त्यांच्या नातेवाईकांना पण त्याचे महत्त्व समजून सांगाय जरा.
हा हा नाही सांगते की मी सगळ्यांना समजून सांगते सोडा. मी डोस कधी चुकवतच नाही बरोबरं टायमिंग ला घेते लक्ष देऊन बाळाच्या कधे
हा हा, हम्म. म्हणजे कसं होतंय काही काही जणांचा फक्त असा सम झालय की डोस दिल्यामुळ बाळाला जास्त ताप येतोय आणि बाळ आजारी पडतय.
होय होय त्यामुळ एक एक जण देत पण नाही हा ए एक जण त्यामुळे ते देत पण नाही ते डुस. हा, हम्म, तुमच्या सु लोक सुधारलेत, देतात सगळीजण कोणा अस
नाही समजून सांगितलं क नाही थोडं समजून घेतात, परंतु जास्त पर्यंत त्यांच्यापर्यंत ते पोहोचव न जास त आवगड हाय, कारण पूर्वी सुरवात तिला ज्यावेेळी तिथं लागली होती त्यावेळी तुमच्या तिथले ते लोक म्हणजे समजून घेत नव्हते आणि डोस घेत नव्ह ते पण आता घ्या घेत आहेत ‌.
हा हा.
हम, आणखीन आमच्या हे जी महिन्यातून एकदा ता अंगणवाडी ज्यावेळी सभा असते, त्यावेळी तुम्हांला मी दोन तीन वेळा बोलवलं होतं, तुम्हीं येत नाही. येत जावा, त्यामध्ये कसं आहे आम्ही अ मोठ्या मुली म्हणजे मुलींसाठी, अं परत स्तनदा मातांसाठी किंवा गरोदर मातांचीय माहिती सांगतोय. तुमच्या मुलांच वजन वगैरे घेतलं जाते. मग त्यामध्ये मुलांच वजन कमी असेल तर आहार कसा द्यावा याबद्दल पण आम्ही माहिती सांगतोय.
होय, होय नाही मी गावी गेल्यामुळं, हां येऊ शकलो नाही ओ.
हां, शक्यतो कसा ज्या वेळी सभा घेतली जाते की नाही त्या आधी आम्ही तुम्हांला फोन करून सांगतो आणि त्यावेळी माहिती देतोय.
हेज्यानंतर नक्की सांगा गं? मी येते सभेला.
हम, ठीक आहे चालेल. आणखी तुमच्या घरी पण एक गरोदर माता हाय ना?
होय, होय आहे की. आमची काय म्हणतात? नणंद.
नणंद आहे काय? हम्म. हम, तेच माहेरवाशीन आहे म्हणून परवा समजलं. मी गेले होते त्यावेळी त्या भेटल्या. हम्म, मग त्यांना पण पी एस सी मध्ये वगैरे तपासणीला बोलवलेलं आहे. येतो बोलल्यात बघू आता कधी येतात त्या.
हा, नाही मी सांगते की त्यांना मी लावून देतो त्यांना.
मी समजावून सांगते या.
हम्म, त्यांना पण विशेष काळजी वगैरे घ्यायला सांगा.
हां, हां सांगते की. हां
हम्म, त्यांना पण कसं आम्ही बोलून आहाराबद्दल मार्गदर्शन वगैरे करतोय. म्हणजे त्यांचं खाणंपिणं कसं असावं. आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश असावा. कसं असतय गरोदर पणात जास्त रक्त वगैरे अं म्हणजे एच बी वगैरे नॉर्मल असणं कॅल्शियम याची जास्त गरज असते. त्यामुळे डॉक्टरांने दिलेली औषधे वेळेवर घ्यायची आणि जरा चालणे फिरणे यासारखी सा ते व्यायाम पण करणे गरजेचे हय. हम्म.
सांगते की अं आणि
आणखी काय चाललंय?
आणखी काय नाही बसले होते. मग तुमचा फोन आल्यावर उचलले.
हा आज शनिवार मुले घरी हेत. नाही त्यामुळे
होय, होय घरीच. आज लावूनच दिलं नहीं शाळेला. ते पाऊस पण खूप होता आणि ते वरती आहे ना शाळा त्यामुळं लावून दिलं नहीं. आणि तुमची मुलं?
आमची आत्ताच घेऊन आलेत शाळेत
हा, हा, हा आणि काय मग सगळं, आमच्या इकडं आणू सर्वेला आला नाय काय तुम्ही?
नाही आता परवा पोलिओ झाल्यानंत
केलाय काय? हा, हा आमच्या घरी म्हणजे पोलिओ दिल्यामुळं आ च्या घरी नाही आला वाटतं तुम्ही.
नाही नाही येऊन विचारले तुम्ही नव्हता त्यामुळे मी घरी येऊन विचारून गेलेले आहे.
हां हां हां अच्छा हा आणि
आणखी काय तुम्हाला काय शंका वगैरे, आमच्या कामाबद्दल काय वाटतंय?
नाही नाही छान आहे तुमचं काम बरोबर अक्युरेट पणे पूर्ण करता तुम्ही काम तुमचं.
हो का, आता मला मी आल्यापासून सेवा कशी मिळते तुम्हाला अशांकडून?
छान.
छान आहे हम्म. मग तेच तुम्ही डिलेव्हरीला फक्त आमच्या इकडे आला नाही ओ.
हो होय डिलेव्हऱ्याला आयतोडे कडे गेलतो नाही आम्ही आयतोडे डॉक्टर.
चालेल हा चाल ते आणि काय नाही बघा. निवांत, आं आणि कधी येणार आहे मग इगड आमच्या इकडे?
अं आता सु म्हणजे दोन दिवस सुट्टी आहे त्यानंतर मी आले की भेट देऊन जाईन हं.
आं हा चालेल की. रविवारी सुट्टी असते का?
नाही सुट्टी नसते पण शक्यतो आता चार दिवस ते पोलिओचा आमचा फॉलोअप असल्यामुळे जरा दोन दिवसच सुट्टी घेतलेली आहे.
आ हा अच्छा अच्छा.
झालेल मग
हा हा झाले तुमचे दहा मिनिटं ठेवा की.
हां हां ठीक आहे चालेल.
हा, ओ तुम्ही क्या केना लगेईनसा